हा आवाज आल्या आता
ते मगाशी नेट बंद झालं.
हा हा हा
बेस झाला हे गावात गेलतो ते कार्ड भेट लच नय गर्दी लय ये.
हां.
हं -
आणि काय म
काय नाय चालू हाय निवांत हाय.
पावभाजी केलती ना काल
व्हय व्हय कस काय तुझंस
त्या दिवशी केलती.
तुम्ही सांगा आम्हाला माहित नाय तुम्ही सांगा.
हा हॅलो आता बोललो असतो अ काय करायचं कांदा घ्यायचा. बटाटा घ्यायचा.
हा
परत ना टोमॅटो घ्यायचं ते मिक्स अ त्यात हळद, मीठ, नमक टाक कुण ते शिजवून घ्यायच आणि शिजवून घेऊन झाले की त्यात लगेच इकड तो जिरं, मोहरी
हां.
तर तर जरा अ कोथिंबीर हेच नाय करून ते कांदा लसणाची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट कांद्याची पेस्ट हे सगळं लाल होवू पर्यंत भाजायचं. परत मा त्यात म य चौदा टाकाय में हे पावभाजी मसाला टाकायचा आणि ते मिक्स करायचं आणि त्याला फोडणी घालायची. आणि फोडणी घालून जरा एक चम तीन ते ते चार चमच तूप आणि एक दोन चमच पावभाजी हे सगळी मिक्स तव्यावर टाकून ते पावा भाजून घ्यायचं
हा
मग पाव भाजून घे ल्यावर ते परत ना वर्ण लिंबू कांदा कोण फारसा नाही येते असं करून तुम्ही कशी करताय
आम्ही पण असं करतोय ती तुमच त्याचंचहा दोकान कसं काय काय करतय
एड्याला एवढ्याचस काय मगाशीच सांगितली विचारवर नकोस म्हणून
हा हा
आणि आणि काय मग
हाय चचा दवय
हम हम
त पंचवीस ला एक सांगा हो
ह
भजीच येते ना तुम्हाला
होग येतय की
माझी सर सांगा
कांदा डाळीचे पीठ टोमॅटो हॅलो
फोन आलाय काय करू
महाा
हां आता
हवा ना उचल उचल फोन आणि उदय फड ठीक आहे रे बंद करून गेले अस त मी जनी उद्या दहा वाजता बायक आहे त हा मग काय होय चालेी मवीसवर लाख काय माणस होती माणसं पण गेली मागारी ह होद्या दहा वाजता या म्हणजे
हॅलो
हम्म
काय काय झालं सांगाली काय काय झालं
गावात गेलो तो
हां
ते जे मग लेडीजच ते कार्ड काढायला मग काड काय भेटलं नाही सर्वरचा प्रॉब्लेम आहे
हा किती माणसं कारारला
ह त्यांची ते तिघजण असत आणि जाऊन नंबर लावा लागतात
हा हा
हा नंबर लावायच मग नंबर लावल्यानंतर ना किती पाच मिनिटात मी येतो इथे
नाही
नुसतं त्याने नाव पुकारतत नाव पुकारले की आपलं आपलं जाण घेऊनच
मग- मग
हा
हुं हा मोठा हा
अच
ह हज
मावशी शपथ गेलो होतो
किरणं बाय जास्तं दिवसांवर हॅलो
तिनं तिच्या हितन
राऊंडप देऊ? हा राऊंडअप मोकळं रानाय.
ते न का का
मोट्यान नाही, धापंपा बास करूया की.
अजून आता
म्ह रात्री काय झाल?
येणार नाही, येत्यात ग पैशे, पैशाच काय नाही.
दावायच, मीरा एकत्र केल तर चालतं नां मगं?
हां पाहिजे सांगतो लक्षू आलंता इकडं हां आ